हॅलो हा हा ते कधी जरा हे झालं त्याच्यामुळे कॉल शेवटला ऐकू झालेला नाही हो
हा हा असुदे घ्या ते का हम् हम् मग ननतायस ओ नाही रे माझ
त्याच पाणी यायचंय
टायमिंग येत
हो पाणी कधीच झाात आठ दिवस सकाळच आठ दिवस संध्या काळ त
अस येतय व्हय हम हम मग तुमच्या इकड असं ड्रेस वगैरे साडी वगैरे सगळ वापर वापरता साडी
आताच्या मुली वापरतात पण आम्ही नाही वापरत कधी
ह
जेवणामध्ये तुम्हाला आणि काय मेनू येतो ओ नवीन
जेवणामध्ये मग हेच के रोजच म ढोकळा कधी केलाय जा
ढोकळा
कोबी मंचुरी करतोय ढोकळा नाही मला करायेत मी विचारत होतो तुम्हाला कोबी मंचुरी त्या कोबी मंचुरी सांगु.
हा सांगा की कस हाय.
कोबी मंचुरिया झाला कनी कोबीस चाट मसाला सोया सॉस आणि जरा आपला टोमॅटो टटू च सॉस. आणि शिमला मिरची आणि फ्लावर. आणि चटणी मीठ आपलं हे ती कट लागलती ह कोबीच. आणि धुऊून घयचं स्वच्छ. त्या आणि बारीक चिरायचा एकदम. आणि शिमला मिरची पण बारीक चिरून घ्यायची आणि कॉर्नफ्लावरचं पीठ आणि ते कोबी कोबीले कोबीज परत त्या सोयास जणलायचा. आणि त्यात घालायचं नाहीं नर ना घायचं. चालतय. हो त्यात कोबीज कॉर्नफ्लावर चट नि मीठ. आपल्या चवीनुसार जरा थोडासाच न कळत कळत. कणी चटणी घालायची चाट मसाला. घालून कणि ते म्हळायचं. आणि त्याचे गोळे गोळे करून कणि तळाय चालतय. आणि तळून काडून क जरास. तेजातलं. ते ह्याचा पेपरमुळ का नाही तेल वढून घ्यायचा, ते वापरायचा म्हणजे तेल त्यातलं पाक वढून घेत, आणि मग ते सोया सॉस घालायचा टमॅटो सॉस. आणि जरा चटणी मीठ आस. घालून त्या ज सूप करायचा. आणि त्यात
हा हा कायतरी वेगळं केले की कधीतरी बरं वाटते हो.
मेथीच पाठ येतात तुम्हाला.
आ मेथीचा मम्मी करत होती, मी कधी करत नाही तुम्ही कस करताय.
आम्ही वय त्याला कणी मेथीची भाजी, आणि चपातीचं आपलं गव्हाचं पीठ. आणि मिरची आलं लसूण पेस्ट जरा चाट मसाला. असं घ्यायचं? मेथी एकदम बारीक चिरायची. आणि मिक्सर ला लावायच्या. आणि म्हणजे त्याच असं पातळ अस जरा रबरबीत असं करायच आणि गव्हाचं पीठ त्यात जर न कळत असं झुंक्याचं पीठ घालायचं असं चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी झणक्याच पिठ अस आणि त्यात ते चटणी, मीठ, ववा, सोडा घालायचा आणि ते त्यात वतायचं. आपलं मेथीच ते केलेलं वा आणि मग त्याच पीठ असं ज्या जरा तेल घालून उशर मळायचा. आणि मंग एक तासभर भिजत ठेवायचा. आणि तासावराण ण कणय तेल लावून लाटायचं. तेच कसं पीठ लावून लाटलं क नाही त्याच घ ग गव्हाच आपण बेसनचं पीठ घातल्यामुळ भसभसीत होतय मग ते तेल लावुन लाटायच आणि मग काय आपण पोळ्या टाकतोय तस अस लाटण्याला गोल हे करून किनय तव्यातन भाजून काढायचा करून बघा अस त्या ते पण मेथीच पराठ पण क मस्त लागतय. पालकच भजे
पालक भ
हं. तु तुमचा आवाज येत नाही ओ? हॅलो. हॅलो! आवाज येत नाही ओ तुमचा? कट झाला काय केलीस? पाच मिनिटांच झालता बघ. हा.